हा येतोय न
होय कशी कट करतात ते लगेच
हा ते बारा मिनिटाच त्याच काही ड्युरेशन आहे ते अमीटिकली करत
अच्छा आले नाही म्हणतील म्हणून
तेच बरंच होईल ना मग नाही म्हटलं तर म्हणजे त्यानी एक्सेप्ट केलं तर चांगलंच आहे म्हणजे कुठेही अडथळा नाहीये म्हणजे
हा म्हणजे म्हणजे म्हणजे मला विरोधात जाऊन गेल्यासारखी फििंग येणार लग्न तमच्या जो
म्हणजे हॅलो.
तिलाही माहिती
एकमता तुमचा आवाज एक नाही आहे हॅलो.
तुठून जाईल तुला? झालेल नाही य ते मला नको आहे.
आवाज येत नव्हता तुम्ही काय बोलल ते परत बोलाल काय? हां.
मी म्हंटल की तर मी नाही.
हां.
के
हॅलो. हॅलो.
हॅलो हा बोला.
हॅलो.
हा ऐकतो मी बोला आवाज येतोय हॅलो येतोय ना आवाज
हो हो तुमचा येतोय.
हा हा आता येत आहे
हा तर तेच म्हटलं. मी जर मी जर कदाचित माझ्या आईवडलांनी नाही म्हटलं आणि मी नाही म्हटलं तर तिथी हेऊन जाईन म्हटणारे डीमोटि वेट होऊन जाईन तुटून जाईन सहन नाही करू शकणार.
ते तर होणारच आहे. पण तुम्ही कसही करून म्हणजे घरच्यांना थोडं हे करा म्हणजे कन्वन्स करा.
हा मी कन्व्हिन्स करायच प्रयत्न करेन. मला पण मला कधी कधी वाटत की बाबां तर खूप मागे लागलेले आहेत माझे की लग्न कर म्हणून आता
हां हां.
म्हणून ते ते कदाचित हो म्हणून देते. माझ्या याच्यासाठी कारण की बाबांनी आजपर्यंत काहीच नाही म म्हटलं मामा माझ्या बाबतीत
ते होईल पण मम्मीनी पणे मम्मी न पण एक्सेप्ट करायला पाहिजे ना तुम आईनी पण
हो आईला एक्सेप्ट करायला वेळ लागेल थोडसा असं होऊ शकत पण मी पॉझिटिव्ह आहे कि ते करेल
खरेच थोडा एक एका पॉइंटला असं पण होऊ शकतं कि बाबा जाऊ दे आता फ तुम तुम्ही खुश आहात तर म्हणजे ते पण खुश. म्हण त्यासाठी ते करतील त्याला काहीणजे थोडा वेळ अगेल पण होईल सगळं
आणि आणि ती स सगळं नॉलेज सोडला आहे ना तिने त्यामुळे मग ऍक्सेप्ट करेलाई आईला काय तेच नको आहे ना फक्त
हां तेस्तर बरोबर.
तिने तर ऑलेडी सोडलेलं आहे म्हणजे ती कधीच खात नाही आता
हम्म हम्म हम्म
ऍक्च्युली आमच्या घरी पण येत नाही म्हणे ती
हा.
ह. हॅलो
हा ऐेत मी ऐ ह
हॅलो
नाही त्यांच्या घरी सगळे सोडलंच नाही म्हणजे
हा हा घरी सगळ्यांनी सोडलंय म्हणजे तिचा भा भाऊ पण खात नाही तिची हे पण खात नाही म्हणजे वहिणी
हम्म हम्म
आणि भावाच्या मुलीला तर दिलंच नाही त्यांनी लहानपणापासून
अच्छा म्हणजे पहिल्यापासून ते त्याचा म्हणजे हेच नाही सहवासच नाही आहे त्याचा
हा हा इन तर ते सर्जरी झाली त्याच्या याधीच सोडलं होतं कोरोनापासून पण आता तर म्हणजे आमच्याकडे येतच नाही म्हणे ती म्हणे
ह् बरं आहे म्हणे
हा
च्या घरी पण म्हणजे तेेक म्हणजे टे एक प्लस पॉइंट आहे म्हणजे घरी क्सेप्ट करायला तुमच्या मम्मीला असं म्हणजे ते मनात येऊ ने ना की बाबा ते वहे नॉन व्हेजिटेरियन आहे आणि कसं हे करायचं म्हणजे ते एक येतं मनात असं
जेव्हा तिची ओळखही करून देईन तर हे सांगणारच नाही ना ती नॉनव्हेज खायची म्हणून अगोदर
हो हो ते पण आहेच
हा म्हणजे आता तिच्याकरी तो ट्रेंड आहे आता वेस्ट बेंगॉल म्हटलं की त्या गोष्टी आल्यायच स्वागवत पहिजे
हा तिकडे तर त्याचं लोनचं पण करतात
हम्म हम्
हे मी ऐकले म्हणजे कसं अ आमचे मिस्टर हा करतात म्हणजे मी बघितलंय म्हणजे असं ते हा तर तिकडे कसं होतं अ अ हे जे साईट वर जायचे ना तर तिकडे तिकडे बेंगोली लोक खूप होते म्हणजे जास्त त्यांची एक टीमच होती सगळी ते ह्या ला मजुरीसाठीठी
नाही कारण की माझ्या आता माझा पहिला जॉब मुंबईचा तर तिथे बेंगलु हेच होते ना लेबर लोक
हा तेच तर मग ते जे जेवण करत ताना त्यांच्या सगळंच मटणाचं लोणचं म्हणा किंवा
मला वाटतं छोट्या माणसांचं काहीतरी करायचं असं काहीतरी असेल ते
ठीक आहे माहत नाही पण ते एकदा म्हणजे घरी पण घेऊन आले होते म्हणजे आमच्या घरी सगळे खातात ना म्हणजे असं
अच्छा अच्छा
तर ते घेऊन आले होते आणि त्याच असं एवढं तेल होतं ना त्यामध्ये असं खायला मन नाही झालं ते म्हणजे त्यांच्या तिकडची वेगळीच पद्धत आहे करायची पण आणि सगळीच वेगळी आमच्या पण घरी
नाही ही ही कशी आता थोडीशी एज्युकेटेड झाली आहे ना त इला किती ऑइल वापरला पाहिजे काय पाहिजे ते कळाले नाही
पण नाही एवढं ऑइल होत ना असं रंगत होत ऑइल भर
हा हा नाही तर तिथे मी तेच सांगित नाही आता माझी जी आहे म्हणजे वहिनी ती खूप तेल वापरते तर मी त्यांनी तिला टोकून टोकून मीच कमी केलं म्हणे
नाही म्हणजे कस
अच्
आमच्या घरी पण तेल जरा भाजी मध्ये म्हणा किंवा आमटीमध्ये. थोड जरी जास्त झालं ना तर सगळे ओरडतात.
हा.
चपाती पण तुम्ही बिना तेलाची दिले तर खातील सगळेच तसे पण जरा जास्त झालं तर सगळे म्हणजे खाणारच नाही ते जेवण तसच ठेवून देतील अस अस आहे. हा तर म ते कोणी खाल्लंच नव्हतं त्यावेेळेला असं तेलाच ते तेवड बघून असं.
नाही. मी मी स्वतः हेल्थ कॉन्शियस आहे ना तुला माहिती आहे हेल्थच्या प्र बाबतीत मी आहे म्हणून तिला तिला माहित आहे की मी तुला सांगेल म्हणून खूप साऱ्या गोष्टी हेल्थ.
ठी आहे
तरी चेंज आणला मी तिच्यात खूप सारा चेंजेस आणला हेल्थच्या बाबतीत की काय वापरायला पाहिजे काय नाही. ते विचारते मला कारण मी मलाच कुकिंग येतलं हा मला कुकिंग येत आणि मी बिना तेलाच ठवण शकतो. म्हणजे ऑइल युजच नाही करत असं पण बनवता येत मला जेवण.
भाजून आणि त्यामध्ये पाणी टाकून वापर.
हा हा तेच आता ते सिस्टीम मला भेटल्या होत्या मी ट्राय करून पाहिलं होत जमल्या पण हो.
हा लागत का चांगलं म्हणजे चव होत का चांगलं. मी बघितलं होत त्याचा एक व्हिडिओ म्हणजे.
हा हा ते डॉक्टरच आहेत ते झीर ऑइल कुकिंग वाले डॉक्टरच आहेत ते
व्हिडिओ बघितला होता त्यांचा मग म्हटलं बिना तेलाच कस करायचं थोडं तरी पाहिजे ना तेल.
अ नाही चांगलं लागत केला तर लागत च
हा प्रशन
मी एकदा बिना बिना तेलाचे पोहे बनवले होते बहिणीला खाऊ घातले. तिला खूप आवडले होते तिला सांगितलंच नाही तेलाचे नाही आहे म्हणून बिना तेलाचे.
लागतं का चांगलं लागलं होतं का म्हणजे.
हो तिने तर आवडीने खाल्ले होते.
हो.
मग तिला सांगितलं होतं की बिना तेलाचे होते म्हणून काय. ते तिला विश्वास नव्हता बसला. मग मावशी ला खाऊ घातले तेच पोहे परत एकदा म्हणजे माझ्या
हो का.
तिलाही पण नाही सांगितलं की बिना तेलाचे आहे खाणं होऊ दिलं त मी आवडीने खाल्ले नंतर सांगितल.
हम् हम्म हम् हम.
आज्जी आणि मावशी होते तेव्हा केलं होतं तेव्हा मी घरीच होतो ना आ तर मी करायचो असे हा मीच बनवतो घरी असत मला
मग चांगलाय.
आता इथं सिस्टीम नाहीे म्हणून नाहीतर मी मेस बंद ठेवली असते मला जे पाहिजे तंं
हा बनवून खाल्लं असत.
हा.
चांगलंय म्हणजे. तसं कधी कुठे इमर्जन्सी लागली किंवा झालं की आपला पण कोणत्याही गोष्टीत कमी पडता कामा नये.
हा नाही तर दीपिकाला तसंही बोललोय तू जर आयपीएस झाली म्हटलं आणि कुणाला जर जॉब सोडायची वेळ आली म्हटलं आपल्या दोघांपैकी तर तुला नाही सोडू देणार
हां हं
मी सांभाळेल म्हटलं म मी एक गृहिणीचा जो रोल असो तो मी करेल म्हट लाईक म्हणजे घर मी सांभाळायचं तू तिकडे राहायच
ते काम कर
मी असं सांगितलंय तिला तिला तर ती ऑफर दिली होती
ठीक आहे चांगलाय
मला त लोकं हसतील ही कदाचित पण
नाही कशाला हसतील नाही आता आता आता सगळं तसंच आहे ना म्हणजे आधीचे आधीच्या काळात असं व्हायचं की बायकांनीच सगळं जेवण करायचं किंवा घरातली कामं बायकांनीच करायच पण आता चेंज झालंय सगळं आता पुण्या मुंबईमध्ये तुम्ही बघत असाल कि अ घरची कामं पण दोघं मिळून करतात
हा मी तिला तेच म्हटलं नाही असं असेही नाही मलाही जर सोडायची गरज नाही वाटली तर नाही सोडणार म्हटलं पण आता येतंच आहे वेळ खूपचं हे करायचंच आहे तर मग सोडू शकत असं तिला बोललो आहे ना
नाही तुम्ही कामवाली पण ठेवू शकताय ना म्हणजे घरी असं कसं
हा पण पण कसं आहे म मेळ मेडपेक्षा जर आपल्याला तर मला ते आवडतच नाही मेडच्या हा
ह पण कसं होतं की म्हणजे वेळ तेवढा भेटला पाहिजे ना तुम्हांला जॉब वर पण टाईम टाईमांवर जायचंय पण घरातली पण कामं करायचंय नाही होऊ शकत म्हणजे एका वेळेला तुम्हांला दोन कामं न येेऊ शकतात
हां
मला म मला तेच टेन्शन आहे दीपिकाच्या हातातून खाईल की नाही आहे मला तेच वाटते कधी कधी
अच्छा
पण माझी वाईफ म्हटल्यानंतर ती ऍक्सेप्ट करेल की असंही नाही आहे
हां
थोडंसं हे करेल फक्त तिला तिला थोडंसं फॉलो करावं लागेल आईच्या काही गोष्टी तर त्या फॉलो केल्या तर ऐकाहियजे तिच्या
तुम्ही सांगा की काय काय म्हणजे तुमच्या आईचे रूल्स काय काय आहे तिला आधीपासूनच जरा थोडं
हा हा नाही त कल्पना देणार आहे मी भेटल्यानंतर देता येईल ना ती कल्पना
म्हणज तिला पण थोडं सोपं पडेल ना नंतर
हा हा नाही तर मी ट्रेन मी ट्रेन ला आहे ना जय नमध्ये थडस कसं वाजावं लागतं ते म्हणजे या बाबतीत थापायच्या बाबतीत कसं वाजाव लाग क त तिला सांगल
हा ते तु तुमच्या घरी थोडे रूल्स जास्त असतात म्हणजे कस अ हे पण बाहेरच तुम्ही बहुतेक हात हात पण नाही वाटत कोणाच्या म्हणजे कोणाच्या घरचं वगैरे असं
मी आहे तुम्हाला खरं सांगू मी स्वतःच ऑयली बाहेर तर खात एवढंचत आता माझ्या कलीला ऑफिसला परवा नाश्ता आला होता सगळं ऑ आ खाल् नाही फक्त काजू घ हो एवढ्या म्हणून खाल्ली होती नाही मी खात
ठीक आहे
ऑईल मी टाळतो शक्यतो टाळतो
हा थोडंफार ठीक आहे पण खूप ऑईली पण नाही हे होत ना म्हणजे कसं उगच ते अ आजारी पडण्यापेक्षा न खाल्लेलं बरं आणि बाहेरच कसं असत काय तेल किती वेळा यूज केलेलं असत
हा मग नाही मगग त्यापेक्षा ज बाहेरच खायच ना सरळ जेवण कर लं कोटबर जेण करा ना
हाा तेच का
आता मला डॅम ड्युटी मध्ये जावंच लागणार आहे बाहेरलाच नाही काी चोवीस